लागला बघ. हां. लागला आता मघाशी तर झिरो सेकंदच सबमिट झाले ते
हा मग ते प्रॉब्लेम असेल त्या टायमिंगला बोला की.
काय झालं का जेवण? काय आनल होतं डब्याला?
आज काय भेंडीची भाजी, चपाती.
हम् हम्.
हम्म तुमचं झालं जेवण?
जेवण झालंय. आता ह्याला झोपवायच आहे तेवढं, बसलाय तो त्याच्या पप्पांसोबत. नाही त्याला मीच झोपवायला पाहिजे जाऊन.
हं हं हं.
त्याच्या पप्पांसोबत बसलाय.
बरं.
तु झ उफयचं बघ आता.
तेच आपण म्हणजे आता बघा ना बाकीच्यांना कॉल करायला गेलो तर कोण अव्हेलेबल पण नसते. पण आपण पाचपेक्षा जास्त एका व्यक्तीला कॉल लावू शकतोच ना?
नाही लावू शकत. पाचला ते परत हँग होत्यात. लागतच नाही फोन.
काय म्हणला
नाही लागत पाचपेक्षा जास्त आहे एका.
अ नाही लागतील ना एखांद्या वेळेस लावून बघितलं तर कारण कसं होतं माहिती आहे का किती जणांच्या मागं लागणार ना आपण म्हणजे कॉल हे करा म्हणून.
हम्म ते तर हाय खरं.
कसं होतंय आता बायकांना पण त्यांचे त्यांचे काम असतात, त्याच्यामुळे त्या काही उचलायला बघत नाहीत. मग मी म्हणत होते. आपणच दोघी एकमेकीला अल्टरनेटिव्ह लावला असता ना मग. बघूया तरी करून, कारण कसं होतं माहिती का? कोण अवैलेबल राहिणात नाही तसं आपण मॅडमांना सांगू शकतो पण कायतरी विचारली त्यांनी की तुमचे कॉलेज कालात जास्त व्हाय लागले तर कोरा आम्हाला अवेलेबल मिी आलच नाही आम्ही काय करणार बनायच कोणाला तर आणि कसं व्हायचं? ते जुने युजर्स आहेत त्यांचे ऑलरेडी कं्प्लीट झालेले आहेत काहीतरी एकशे ब्यांशी त्यामुळें हां मंग त्यांच्यामुळं त्यांनां तरं कायं लागतचं नाहीं आहे कॉल आपला पणं मंग जे नवीन युजर्स आहेतं त्यां पणं खूंप बिझी आहेतं ईकडे तिकडे त्यांचें पणं कॉल लावणं चालूं आहे मंग
नवीनतं आणि कायं व्हायला लागलंय ओळंख मी आहे नां ते कायं करतां करतों म्हणतां आणि त्यांचे कॉल झांले की उचलतंच नाहीं फोन
हां हे असां प्रॉब्लेम यांयलाय
म्हणजे एक फोन करतें आणि मंग परंत म्हणते की लावतो माझे कामं झालं मंग आपणं थोडी मागे लागूं शकतो सारखं सारखं
हां बरोबर मंग त्यांच्यामुळे मंग ते मीच म्हणतं होते आप आपणंच ऑल्टरनेटिव्ह लावूंया एकमेकींना एक एक करूंन कायं होतीलं ते आपले कमप्लीट हो ते जोपर्यंत माझे होतील तोपर्यंत तरी करूंन टाकूंया कां कायं करणारं आपणं मंग हा इशू आपणं सांगू पणं शकतो नां म्हणजे
लागलं तरं चांगलंच आहे नाहीं मलां तर डाऊंट आहे सर्वांना नाहींच लागणारं पणं बघू ट्राय करूंन
एकदां ट्राय करूंन बघूया असं म्हणते मी जसं आपल्यांला वेळ मिळेलं तसं आपणं कम्प्लीट करूंया कारणं सोमवार र्यंतचं वेळ आहे त्यांनी सांगितलं की तुम्हीं जेवढ्यां लवकरं कमप्लीट करणांर तेवढ्यां लवकरं तुम्हांला पुढचे टास्क मिळेणांर नां हं हं त्यांच्यामुळे आपणं कायं करूंया हे होईलं तेवढं एक उद्यापर्यंत कमप्लिटच करूंन टाकू एक तिसकॉल म्हणजे सोमवारी जरं आपल्यांला वेगवेगळ्यां दुसरे कॉल मिळतीलं नां मंग द दुसरे कांहीतरी टास्क
कायं माहिती यांच्या ग्रुपवर वाचतं तरं ते अगोदरच्यांच टास्क त्यां लोकां अगोदरच्यां लोकांनांच टास्क कांहीं नाहीं झालेत मंग हे नवीन लोकांना कायं टास्क देणारं
देतीलं की आता त्यांचं कसं त्यांचं पणं कसं होतंय खूंप लोकांचं त्यांच्याकडे पणं टार्गेट आहे
मंग तेचं म्हणाले नां जो आता ते म्ह ते म्हणतांयेतं नां ग्रुप वर असल्यां म्हणजे ट्रान्समेशनचां टास्क खूंप मोठा आहे दोन चार महिन्यांचा म्हंयाते ऑलमोस्टं जुन्यां लोकांना यांयचेच बंद झालंय आणि ते आपल्यांला परंत मेसेज करायंला लागले की तुम्हीं हां टास्क कम्प्लीट करां मंग पुढचा येईल पणं मंग कधीं येणार हां टॅक्सला जरी ह्या टॅक्सला जरी येतं असेल ह्या टॅक्सला अगोदरच्यां लोकांनांच नाहीं
ते कां मी तीन चार फोन माझे फोन लावलेले तरं आशे झालेतं नां कि एक सत्तर सेकंड सात सेकंडामंध्ये ऐटोमॅटिकली कंट झांले ते फोन दहां पूर्ण एक दहां मिनिटांचा झालेलांच नाहीये माझां तो तीन चार मंग आता मलां त्याचंच वाटलं की कायं होतं त्याचं तपासूंन
नाहीं तरं होतंय सर्वाला जरां माझं एक झालं की आत्ताचं तुमलां लावलेलं झिरो सेकंड लां कायं हे झालं म्हणजे तुम्हांला लागलांच नाहीं पणं ते झिरो सेकंद चं सबमिट झालायं
आणि कांल एका त्यां मॅडमनी काॅल उचललेलां आहे गणेश नगरच्यां होत्यां त्यां आपणं नवीन न्यूज असते त्यांनी पणं कॉल उचलंलेला त्यां पणं पांच सहा मिनिटं झांले की लगेचं त्यांच्या बाळं अडायला त्यांनीं ठेवला
जाऊं दे त्यांचे जसे मिळतील जसे पैसे देेततील म्हंजे सर्व्हवरचां पणं इशू आहे ना त्यांच्या
हम्मं
त्यामुळें कायं एवढं समजूंन घेतीलं की त्यांनीं आता नवीन कसं सगळेजंण आहेतं आणि त्यांचं मेन सर्व्ह
कारणं आम्हीं आमचं द्यायला बघांय लागलं शंभर टक्के खरं ते तसं होई नां झाले नां सर्व प्रॉब्लेम बाहेर बायकांना कॉल लागेनां झाले खूंप जणींना कॉल लागणातं
हां हां मध्यें तरं सांगत होते की मागच्यां जुनेयां त्यांचं मी वाचलेलं एक दोघींचं की म्हणल्या की त्यांचे अजूंन पांच सहा कॉल राहिलेत आणि त्यांचं दोन एकशे ऐंशीच लिमिट संपलं असं पण झालंय. ह असं झालं तरी पण अवघडच आहे ना,
होयच की मग
कट टू कट दहा दहा सें
त्यांचा प्रोजेक्ट मोठा आहे वाटत हा खूप लोकांना म्हणजे त्यांनी काम द्यायला लागलेत तस सर्व प्रॉब्लेम मुळे त्यांना पण प्रॉब्लम येणार ना एवढं लोकांना काम द्यायच म्हणजे
हम्म. ते तर पावसायचं मग कुठं फिरायला.
कुठं जाताय आता बघूया काय नियोजन तरकाय नाही आता आमचे मिस्टर चालले आहेत आज
कुठं?
कुठं चालले ते ह्यांच्यात कुठं बाई कुठल्या धबधब्याला चाललेत नाही नाही कुठल्या धबधब्याला चाललेत दुसरीकडें त्यांचे मित्र मित्र चाललेत आता हा आता तिकडं जाऊन नेणार परत आणि कुठं बारा तारखेला सोमवारी कंपनीतर्फे गोव्याला ट्रीप जाणार आहे सगळ्यांची
काय खरं यना फुल ट्रीप
आता ती गोव्याला ती लोक नेणार आहेत कंपनीवाले सगळ्यांसाठी सगळ्यांनाच घेऊन जाणार आहे ते तीन दिवस गोव्याला आता जाणार सोमवारी गोव्याला जाणार.
हम्म.
एकर वीस बावीस आहे. जाणार म्हणत होते. आमचं पण चालूय का ऑफिसची ट्रीप काढायची आता बघूया काय होते ते. मला ते पोरांना सोडून म्हटलं की नको वाटतय.
थांबा जरा आम्ही जर आलो पुढच्या महिन्यात तर तेव्हा जा काढूयात आपण कुठंतर
तेव्हा ह्यानी म्हणत होतीत दादा आल्यावर कुठंतरी जाऊया म्हणून बघूया म्हणलं तर आला काय खरं नसतय म्हटलं युच तर
हा ते ते ते सांगू शकत नाही.
हम्म. दादाचं काही सांगता येत नाही म्हणलं येऊस तर आता
आज मम्मीने फोन केलता तर, मग ते आज काही येत नाही म्हटल्या ना, पुढच्या आठड्यात येतो म्हटल्या, जर त्यांनीच इकडे आला.
बरं वाटत नाही वाटत तिला काय तर
हो म्हणाल तर तेच की प्रवासाने धगधग काय सोसतय.
मला मम्मी म्हणालती काल आत्या आल्या म्हणून
हम्म.
आणि आ तिला बरं वाटत नाही म्हणले तरी पण आधी मधी काय राही ना आजी म्हणून
हा आता इथेच म्हणलं त्यांना का केलं नाहीच म्हणलं
पुढच्या वारीची गर्दी आहे ना आता म त्यांच्यामुळ सोनीला पण जमत नाही गर्दी किती असते गाड्यांना
हा म्हणूनच नको म्हणले असतील त्यांनी
मग सोनिला
नाही ही त्या म्हणालत्या तर म्हणल्या मला शनिवारी रविवारी सोडून येते. पण नाही म्हटलं आजी राहत नाही म्हटलं म्हण शनिवार पर्यंत मग परत म् मी म्हणलं राहू दे घे तुला परत आणी नाही जमलं ह एकच दिवस राहून गेले ते
एकदिवस.
एकच दिवस की. आदल्या दिवशी आली अमोश्या केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गेली
हम्मम्.
आ झाली उद्या आमोश्या केली आणि परवा गेली.
मोठे झालं बाय तिला बी करमत नाही सोड.
हं हं हं हा हा हं हं हं.
हम्म नवऱ्या शिवाय कर
हा आत्ता जाणार आहे म्हणटली रंग पंचमीला तिकडं.
होय आता पंचमीला जाणार आहेत मधी राहिली नव्हती ना.
हम्म तिचं काही खरं नस्त बाई करणे धरणे. काय माहिती काय करतोय उगाच काय. म्हटलं जाईपर्यंत होत म्हणाली
तुला होतय घसूला हिला आपल्या घीेत्या ठेव
तह ह ह ह.
खरंच की बा.
त तिला आता पावसा पहिला पावसा इकडे केवढं पाऊस असते ते.
काय काय.
तरी ह्या वर्षी नाहीच इकड पाऊस म्हणलं इकडचा पाऊस थोडा. कळेल तिला पण वर्ष नाही पाऊस एवढा नाहीतर जुलै जून. पासूनच स्टार्ट होतं नाही या वर्षी जूनला पण जास्त पडलंच नाही.
नाही नाही.
नाही पाऊस कमीचात या वर्षी त्या नाही एवडं.
हम.
अजून पडला तर सगळीकडेच पडायला लागलं आता.
होयच की सगळी कडेच पडलाय सारखंच.
अजून.
काय नाही बाबा तुमच्याकडेच बोला काय चालय.
आज सुट्टी शनिवार रविवार उद्या.
कोणाला.
हेनाच की दोन दिवस सुट्टी ना आता.
होय हां हां हां शनिवार रविवार.
आत्ताच दादांचा मेसेज आलता.
हम्म हम्म.
उद्या जायचं कामला.
आ.
आत्ताच आमित दादांचा मेसेज आता म्हणलं कुठे जायचं कामाला.
बर.
ते आम्ही मागच्या वेळेस गेलतो ना माग च्या. मागच्या नाही त्याच्या मागच्या शनिवारी. अजून ठरू ठरलं नाही या कुठे जायचं ते ठरल्यावर मग सांगायचं.
मग.
सकाळी जाऊन संध्या काययच.
हम्म.
अजून दिवसभर कंटिन्यू बॅचेस असते फोन.
हम्म असत एकूणकूण आता जास्त नाहीत कमी झालेत आता.
होय.
हम्म. दुपारी तीन वाजता येतोच हा.
तेच टायपिंगच पण आहे का तुमच्यात? टायपिंग
टायपिंगचं नाही आपल्याकडं फक्त स्टे कोडिंगच एक आहे. एम ए सी आयटी आहे टॅली आहे ऑटोप्याड आहे.
ते
अछा हम्म
म्याडमांचं घर मी करते परत तुम्हाला
हो ओके